हॅलो
हॅलो
गुड मॉर्निंग तई कशा आहात
हा शुभ सकाळ मजेत
काय चाललं आहे अजून मुलं गेली शाळेत
हो मुले शाळेत गेली त्यांना सोडवलं आता पाऊस चालू आहे तुमच्याकडे हम् हो आमच्याकडे पण रात्रीपासून भरपूर पाऊस चालू आहे
हो आज भरपूरच आहे पाऊस काल पाासून चालू चालू आहे
हो नाही पाऊस पाहिजेच
हो पण म्हणजे कालपासून आहे चांगलंच मध्ये चार पाच दिवस जरा कमी होता पण आता चांगलंच झालंय काल पाऊस
हो
बाकी काय म्हणता आवरली कामं घरातली
हो घरातले चालू आहे आणि अ तुम्ही पावसाच्या बातम्या बघतात का
नाही मी बातम्याच बघत नाही
हा हा आमच्या घरात चालू असतं पावसाळ्याच्या बातम्या काही ना काही
ऍक्च्युली कसं होतं ना बऱ्याचदा ते न बातम्यांच जे चॅनल आहेत ना त्याच्यावरती काय म्हणजे अ वाढव वाढवून चढवून खूप सांगितलं
हो ते पण आहे
त्यामुळं मग ते बघतच नाही उगाच म्हणजे आपण घाबरायची कामं होतात
हम
त्यामुळे मग नाहीच बघत शक्यतो
आणि तुमचा टाईम तुम्हाला टाईम नसतो आणि तेच ते फिरी रिपीट रिपीट तेच बातम्या मग हे
हा ते पण आहेच आहे. पण म्हणजे आता घरात ते इंटरनेट घेतल्यामुळं टीव्हीच जे डिश टीव्हीच रिचार्ज असतं ते केलंच नाही मी. जवळपास चार पाच वर्ष झाली. टीव्ही तसाच माझा आता मुलगा लॅपटॉप जॉईन करतो त्याला आणि त्याच काम करत राहतो.
हो. बरेच जण इंटरनेट मुळे ना वायफाय मुळे खूपच जण रिचार्ज करत नाही टी व्ही ला.
हो.
हम्म.
म्हज म्हणजे डब दोन्ही कडे करायचं नाही होत ना.
हा पण ते आपल्या आता पहिल्यांदा कसे रिचार्ज यायचे तसे साधे रिचार्ज बंद झाले. पण साधे रिचार्ज पाहिजे.
हो ते आता चॅनल ऍड करा त्याच्यात हे करा ते करा ते लई कुटणं येत.
नाही पण का अजूनही काही जणांकडे खूप साधे मोबाईल आहे. गावाकड खेड्याकडं लोकांमध्ये असे बटनचे वगैरे. बऱ्याच जणांकडे स्क्रीन चे मोबाईल नाही आहेत त्यांना कि युट्यूब चालवता येत नाही. नेट वगैरे नेट नेट नेटची माहिती नाही तर अशा लोकांसाठी ज्यांना गरजच नाहीये. काम ने नेटची इंटरनेटची तर त्या लोकांसाठी त्यांनी कंपनीने असे सिम्पल रिचार्ज ठेवले पाहिजे.
हो.
फक्त टॉक टाईमचे.
हो बरोबर आहे.
आणि कधी कधी आपल्याला पण घरात वायफाय असतं. त्याच्यामुळे आपल्यालाही गरज पडत नाही रिचार्जची त्या नाही इंटरनेटच्या. तर आपणही आपल्यालाही साधे टॉक टाइमची गरज पाहिजे.
हो ते तसं पाहिजेच ऍक्च्युली मोबाईलचं.
कंपनीने ते सेवा बंद केल्यामुळे त्याचे खूप तोटे आहेत
हो.
जे छोटे छोटे वर्कर लोक असतात त्यांच्याकडे पैसे नसतात एवढे रिचार्ज टाकायला
त्यांच्यासाठी तरी हे सेवा चालू पाहिजे ना त्यांच्यामुळे पण आता कंपनीनी असं करून ठेवलंय का पूर्ण सात छोटा मोबाईल असू बटनाचा काही असू नेटचही रिचार्ज त्यांना करावंच लागतं
हो ना ते तर आहेच.
हा तरे पण मध्ये राघव चड्डाने आवाज उचवल उचलला होता पण त्यात काय झालं नाही वाटत
काही कल्पनाच नाही. मी कसल्याच बातम्या पाहत नाही हो
नाही संसद येत आहे ना रा राघव चड्डा आहे ना त्यांनी आवाज उठवला होता या मुद्द्यावर का इंटरनेट ज्याला गरजेचं आहे त्याच्यासाठीच रिचार्ज ठेवा ज्याला टॉक टाइमचा टॉक टाइम गरज आहे त्याच्यासाठीच रिचार्ज ठेवा आणि अठ्ठावीस दिवसांच्या रिचार्ज ऐवजी एक महिन्याचा रिचार्ज करा आपण करताना एक महिन्याच करतो ते अठ्ठावीस दिवसच ठेवतात ना
हो
मग हे लॉस होतो ना सामान्य माणसांचा
बरोबर आहे
मग त्याच्यासाठी ते बोलले होते तिथे पण काय त्याच्यावर ॲक्शन घेतली ते काय माहीत नाही आता बाकी काय म्हणता बरोबर आहे ना करायलाच हवं तसं
हो
आणि खूप आपल्या आपल्या भारतात गरीब जनता आहे अशांसाठी तर करायलाच पाहिजे कारण की आज आजकाल- फोन म्हणजे काळाची गरज आहे संवाद साधण्यासाठी
हो ना
पण अशा अशा गरजू व्यक्तींसाठी असा टॉक टाइमची सुविधा त्यांनी ठेवणं गरजेचं आहे
बरोबर आहे ओ ताई तुम्ही भीमाशंकरला वगैरे गेले होते का
हो गेलो होतो भीमाशंकरला
म्हणजे आता या दिवसात तर खूप छान अस ना तिकडे
हो आम्ही गेलो होतो भीमाशंकरला आत्ता मागच्या वर्षी गेलो होतो
दिवसात जात जातातच ना
हो जातात खूप छान आहे निसर्गरम्य तिथे माग कडे पण खूप आहे
माकडं हो
हा खूपच माकडे आहे तिथं
म्हणजे म आमच्या इथून आहे ना माझं जे गाव आहे तिथून लोक चालत वगैरे जातात भीमाशंकरला आपली कशी षडी वारी असते
हो
अशी बरीच लोक श्रावण महिन्यात ना असं दोन चार जणांचा ग्रुप वगैरे बनवून ते लोक चालत जातात भीमाशंकरला
हो हो आता सु आताच रावण महिना येईल ना.
हम्म आणि मला म्हणजे माझं तर कधी जाणं झालेलं नाही बरं का अजून.
हम्म
पण माझ्या नंदबाई सांगत होत्या मला म्हटलं की. माझे जे नंदावेत ते गेले होते तर म्हटलं आह पण ते मध्ये बांधकामामुळे बंद होत ना. दर्शन बंद होत. तर म्हटल्या दर्शन जरी बंद असेल ना. तरी पण जे अ तिथले पुजारी आहेत
हा
ते काळसाचं दर्शन तरी. कळसाच किंवा आपण म्हणतो ना मुखदर्शन.
ह ते स्क्रीनवरर.
देतात म्हणे माझ्या मिस्टरा माझ्या नवऱ्याला कारण तो माणूस त्यांचा भाचा लागतो जो पुजारी येतो.
हा हां.
मग म्हणे आम्हाला दर्शन भेटत त्यामुळ काही प्रॉब्लेम काय अडचण येत नाय आम्हाला. म्हटल बरं आहे मग एखाद वेळेस तुमच्या सोबतच येईल म्हणजे व्यवस्थित दर्शन होईल.
हा हा त्याज्या स्क्रीन पण लावलेल्या असतात ना तिथं?
हो पण ते शेवटी गाभऱ्यात जाऊन दर्शन घेणं ते वेगळंच ना ओ?
ते वेगळंच.
आणि कसंय माझी तर अशी मा अ हे आहे की जोपर्यंत कुठल्याही देवाचं ठिकाण असूदे. जोपर्यंत त्यांचं बोलणं बोलावण येत नाही ना देवाचं तोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाय.
हो बरोबरये माझं पण स्वामी समर्थांच्या बाबतीत असंच झालेलं आहे.
जाणं ही होत नाय आणि दर्शनही होत नाय.
हा हा मला लहानपणापासून जायचं होतं त्या अक्कलकोटला. पण कधी योगच येत नव्हता. आणि अचानक मग एकदा हे बोलले शौर्याच्या बड्डे होते एक एक तारखेला. तेव्हा बोलले का आपण जाऊ दर्शनाला मग तेव्हा झाल किती तरी दिवस मी वाट बघत होते दर्शनाची.
आणि म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं होतं. की आम्ही मी आठवी नववी ला असताना आम्ही गाडी करून गेलो होतो.
हा.
तुळजापूर पंढरपूर असं आणि पण खूप गर्दी असल्यामुळे मला दर्शनच झालं नाही देवीचं.
हो.
तुजापूरला आणि मी ब- मोठ्या बहिणीला म्हटलं पण कि दिदी तू दर्शन घेतलं का ग मला तर नाही झालं. म्हंटली हो मी घेतलं तिथं आरशामध्ये दर्शन घेतलं. म्हटलं अगं मला झालंच नाय दर्शन. आणि आता लग्न म्हणजे अ- काहीतरी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये लग्नानंतरच मी आईला म्हटलं आपण जाऊयात. ठीक आहे म्हंटली आम्ही गेलो तर आमच्या समोर एक आजी होत्या लाई अ -तिथे रांगेेत उभ्या
हो.
ते त्यांना कमी दिसत होत तर तिथे जे पोलीस होते. त्यांनीच त्या आजीचं दर्शन होऊसतवर आम्ही गाभाऱ्यात क -म्हणजे पूर्ण एक पाच ते दहा मिनिटं. ती आजी आतमध्ये जाऊन तिचं दर्शन होऊन नंबर होऊन आम्हाला येवस्तवर दर्शन होऊस्तवर आम्ही पाच ते सात मिनिटात गाभाऱ्यातच होतो. मग तेव्हा मी आईला म्हटलं बघ म्हटलं तेव्हा देवीची इच्छाच नव्हती मला दर्शन द्यायची. आणि आता स्वतः बोलावून गाभऱ्याात उभं ठेवलं दहा मिनिटं.
हो.
मुंबईत पण सिद्धिविनायकला माझ्यासोबत असंच झालं होतं.
हा हां.
मी आणि वडील गेलेलो होतो मी वडिलांना म्हटलं पण प्रसाद घेऊ तर वडील बोलले दर्शन नाही घेतलं आणि कसा प्रसाद घेती.
हो.
तर तिथे जे पोलीस होते ना ते दादा बोलले. एक काम करा ताई तुम्ही इकडून या म्हणजे जिथून लोक दर्शन घेऊन बाहेर येतात. तिथून आम्हाला आत सोडलं आम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. आणि मग प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो.
हो.
म्हणजे ही गोष्ट आहे की जर देवाच इच्छा नाही ना. तोपर्यंत आपल्याला दर्शन होतच नाही आपलं जाणंही होत नाही.
नाही. बरोबर.
खूप म्हणजे या गोष्टींचा मला खूप. प्रत्यय आलेला आहे त्यामुळे या गोष्टीं वरती खू विश्वास बसला. कि आप पण म्हणतो तसं नाही देव आहे कुठेतरी तर आहे.
हो देव आहे. हे बा मूल जन्माला येणं वगैरे
हम्म.
हे याच्यामुंळ मी देवाला फार मानते का खरोखर तिथं मला प्रचिती येती. काही आपल्याच छोटी छोटे आपले बाळ बाळ कशी जन्माला येत. कशे तयार होता. तो अंश तयार होणं हे देवाचच आहे ठीक आहे ताई. अ धन्यवाद तुमच्याशी आनंद झाला बोलून खूप छान वाटलं.
ह.